ह
हा बोला की काय बरंय बरंय तुम्ही
हाय हाय बर आहे बघा. बाकी का नाही पाऊस आहे का तिकड?
काल झाला म्हणजे सहाच्या पुढे बघा, हा सहा
आमच्याकडं पावसाचा थेंब नाही आहो
ते नऊ पर्यंत होत रात्री आम्ही स्टँड वरच अडखलो होतो किती एक तासवर
हम आमच्याकड पावसाच ठेम नाही माणसांची सगळी पेरणी
थांबल्या होय, आमची पण केली जरा मक्क पेरल्यात जरा विहिरीला पाणी आहे म्हणून खर मग अशत मामा म्हणत तेवढं पाणी फुरत नाही आणि फरत नाही होय ऊन कसलंय
ऊन कसल पडलंय वय
ह
मग चहा पाणी झालं?
म चाहतेन काही पत नाही पोरग्याला जरा पुढे ते करून दिले
हा हा पोह्यामध्ये तुम्ही आणि दुसरं काय घालता पोहे
अ नाही
हा
पोह्यामध्ये काय कांदा अ हे जिर मोहरी तठी कांदा अ शेंगदाणे हिरवी मिरची कडीपता कधी असते नसते आमच झाड पण छोटं आहे ना मग दुसऱ्यांच्या सारखं जावट नाही खडी पद्धतीनेयला
हा
मग तेवढंच केल तर पोहे मस् चार वाजता भिजत घाठले होते खरं मुलगा झोपला होता हेनी जरा बाहेर गेल गेलते
हा
हो हे होय म्हणजे थोडं हो
हा आम्ही कस हा हा
तुम्ही कसं करताय
काय तुझं तुझ्यामध्ये पण हिकडं आन ठेवूया आम्ही अ बघा कांदा त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता घालतोय त्यात घेतोय आणि का दा हिरवी मिरची कडीपत्ता आणि जिर मोहरी हे भाजूस पर्यंत की नय मग पोहे भिजवतोय
तर मी तसं नाही करत आमचं कसं इकड ते पोहे पॅकेटमधलं पोहे येत्यात बघा जरा दांड असत्यात भिजत नाही लवकर हा म कस हा एकेक होत होतंय की तस मधे पाहुणे आलते बघा तसच झालं नुसता असं भिजवल आणि इकड कांदा भाजे पर्यंत पर्यंत ते पाक असा भातागत चिखलच झाला त्याचा हा मग आता कसं करतो ते जरा पाणी ठेवून आधी भिजत घालतोय थोडया वेळ आणि मग जेव्हा करायच्या वेळी तरी पण चार वाजता भिजवल होत बघा मुलगा उठला नाही ह्यांनी आलं न्हवत त ह हम्म त्यामुळे आता त्याने आलेत आल्यावर गरम गरम केलं त्यानं थोडं खाल्लं हेन थोडी खाल्लीत मग आणि
काय नाही बघा आता स्वयंपाक तेन करायचं
करायच चाललंय व्हय आमचा पण भात घातलाय आता. करायचं थोडं थोडं हळूहळू माहेरात होतो निवांत होतो.
हा.
इथं पण काय निवांत असतय लय हे नस. ते आमच्याकड. संध्याकाळच लई लागत नाही हा तेवढस आठ नऊ भाकरी बास होत्यात.
हा हा गावासन कधी आलासा.
गावासन कालच आलो की तेच काल आलो पाऊस भरपूर यालता. दादांच आमच्या ऑफिस तिथंच आहे खर त्यांनी ऑफिसमध्ये आणि मी तिथ स्टँडवर तरी पण. स्टँड पसन चालत चालत पाऊस जरा जसं थांबल तसं चालत चालत जरा आलो खाली. काही एका ठिकाणी संध्याकाळ व्हायला लागली होती. साडेसात आठ वाजलं होतं काय तिथं माणसं तेन असतात बसू वाटतय व्हय आपल्याला. हम् तस चालत आलो निम्या पर्यंत म्हणजे थोडं आलो चालत एक. अर्धा किलोमीटर चाललो असल मग लईच मोठा आला परत. म लई मोठा आल्यावर एका दुका दुकानात थांबलो तर त्यात आणि बॅलन्स संपलेला तिथल्या दादांच्या फोनवरून फोन करून सांगितल. इथं इथं बसलय मग मग ते दादा आलेत आठ वाजता मग आठ वाजता घरी आलो.
आलासा व्हय हा हा पाऊस होता म्हटला भिजलासा काय.
नाही नाही पाऊस कमी झाल्यावरच आलो पावसात भिजत आलो नाही.
कुठं गेले हा हा झालाय व्हय भाऊ. कुठं गेलेत सगळे तिकडं. तिथ झालं व्हय इथं व्हय ते आमच्या गावात की नाही वाढ म्हणजे. ना असते एक दिवसाची ते देवाला क नाही बकरी द्या लागत्या मग ते गावाच्या मध्ये एक बकर कापायचं असंतय मग त्याचं काय थोडं पावशर खरं पण मेंढीच आणत्यात पावशर एक.
हां ह. म्हणजे ते प्रथा आहे का तुमच्या तिथं. हा हा.
प्रथाय होय आमच्याकडे लग्नात सुद्धा का नाही. काय असेल ते सगळ्यांच्या गावाच्या म एक बकरीे घ्यायचं आणि काय दोनशे अडीचशे पाचशे काय असल तेच द्यायचं आणि पुन्हा मग मंगळवारची जा असतय ते वाडवळ म्हणून आणि शुक्रवारच त्याच्यानंतर कने मग अ माही म्हणू असत्या. ते पावलं पाहिजे जास्तच्या पाहिजे. सर असं बकरर कोण आकण कापतय कोण असं मटन आहे मटन तेवढं घेतय घरापुरतं. पखे ख हाूनव्हाट नाही. देवत हा हा
म्हणजे ते एकत्रच बनवतात काय सगळं.
ते क नाही घरला देतात पण तिथं उघं निवत म्हणून थोडं थोडं उगंच करत्यात तो जरा तांदूळ प्रत्ये प्रत्येकाच्या घरातलं. आणि चटणी घेऊन. वढ्याथोड बांगडे बांगडे फुटली बघ को तिकड हो. ह. आणि मग ते मा पप्पाला ज विचार नाही झाल तर आप च जरा जरा कोण आणायचेत आणि कोण हे टाकदाय की आधी कोण लालं माग पर् शेवटला हॅलो काय मुलं बोलू देत्यात काय बघा की. ते तरी त्या तो म्हण तांत माझ पप्पास विचार म्हण सगळ्यांनी दिलं आपणच शेवड उरतोय. हम्म. होय. काळा शाळा आणि का कालपासून चालू झाल्या तरी - - त्या जा त्यात बारकाच जरा दमवतोय.
हा.
बारका जरा दमवतोय. सारखं मी काय जाईत नाही. ऊठं काय जायच नाही. तुसत तोंडात असतेयं अ हो. हा. होय, होय.
सवय झाल्यावर जातात आणि. हा.
सारिका का काय का बघं कि आणि एल पूर्ण करायचं. पूज्यातही हाय बघ. स्वयपाक चालु हाय. तिला म्हंटल तुझ कंप्टीट झालाय माझ एवढं बघतो बाई काय काय होतंय. हा. होय, होय. तेच कि.
अयो ते मी दुपारीच मार हु त तरी पण दुपारपर्यंत मी वाट बघितली कुणाचा फोन येतोय का तुम्हालाच तू - ह ह नाही तुम्हाला दुपारी फोन - - तेक मी दोन वाजल्यापासुन वाट बघायलोयं. तुम्हालाच तिकंड मारा म्हणणार होतो आणि मग - - पैसे पाठवले असते खरं कुणाचाच फोन आला नाही मला कुणाच्या फोन वरण करू. हो.
मग तुम्ही ते नंतर म्ह म्हटलं वेळ - - पण नाही. काय कधी कुठं बाहेर गेलाय म्हणुन मी पण केेलं नाही.
नाही, नाही. दोन वाजता म्हणल्यावर मी दोन वाजता घरी आलो. मामा आलीत न्यायला. मग वाट बघितली. झोपली पण नाही. जुना एक पिक्चर होता. मोबाईल मध्ये तोच बघत बसली. तुमचा काही फोन आलाच नाही कुणाचा.
हा, हा, होय काय. काय कर. काय करायच सांग? ह् हम्. हां दोर ला त्याला कशाला
हम्. काय नाही मग तिथे जेवायला जायला लागतंय?
नाही बाहेर जेंट्स लोक तेवढं निवद परसाद खाऊन तेवढं खाऊन येत्यात, नाही मग लेडीज नाही. ह.
हा हा तरी तुमच्याकडे प्रथा आहेत ना?
होर गेनी हे करायलाच लागते अव ते. सगळ्यांच्या म आम आमच्याकडे लग्नात पण क नी पण घरी गोड जेवण पण असतय आणि देवाला बकरी लागतात सवासणी वाढायला. सवासणी वाढल्या नसल्या तर, हो लग्ना दिवशी करत्यात.
हा हा.
कोण नंतर करत्यात, खरे सवासने वाढायलाच लागत हो.
हम्म.
मग शाकाऱ्यांना काय पनीर गोड कायतरी असं
न पुर ठेवा, परत खायला ते. सात वाजता खायला ते क हे आणलेय आननस यांनी.
हा हा.
ते कापून ठेवलं होत, फ्रीजला खात्यास काय म्हणाले नंतर खात म्हणलं.
हा त्याच काय वेगळं असं हे करता? का कापूनच
नाही कापूनच. मिठ लावून ते मुलग्यान खाल्लं नाही. मुलग्यासाठीच्या दोन आणल्या त्यानी. हा मुलग्यान आंबट भूक लागली म्हणून फक्त जरा तुकडा खाल्ला. आ एक एकाच चतकोर म्हणजे पूर्ण गोल असते ना, त्यात फक्त चतकूर भाग खाल्ला.
हा हा. हा हा म्हणजे जरा ते आंबट असते हो हा ह. होय होय आपल्याला चालतय. आता कस? आननस आमती मोडाची गेल्या-
हम.
थोडी थोडी हाय सकाळच्या आणि आता आणि ते जरा मटणाचं काय प्लॅन जराचं करायला पाहिजे.
होय होय हा. नॉनव्हेज घरी करत नाही. कधी तर करते ते मुलग्यासाठी. कोण खात नाही ना. म्हणून मग बाहेर तेन हेनी खातेत, हेनी दादा मी अंडी तेन खातोय मग. कधी तर चिकन खाते.
पण लहान-
हो. ते डॉक्टर द्या म्हणत नाही त्याला, आता कारण ताकद असते ते. मटन चिकनच सूप द्या म्हणल्या त्याला, खरं तो आहे ना?
एक मिनिट आ, एक मिनट.